हा आवाज हो येतोय माझा
हा काय करतात? हॅलो
हॅलो हां बोला.
काय करायलात म्हटलं?
काय नाही आता लाईट आली म्हणून अ पडलेय जरा आवरलं जेवण वगैरे
होय जेवण वगैरे आवरून. आज सोमवार म्हणून लाईट नाही का तुमच्या तिकडे?
नाही नव्हती आता सकाळपासून गेले बारा वाजता. आता आले जात नाही कधी पण आजच गेले.
पासुन होती आत्ता गेल्या.
हो
तब्बेत आहे का बरी?
हो हो आहे बरी आहे गरम होतय ना खूप आता. ऊना पण पडलंय किती दिवस झालं पाऊस गेल्यापासून ऊन चालूच आहे हो.
पाऊस काय लाग ना.
तेवढंच आला आठ दिवस एकसारखा करत नाहीच गरम होयालय
गरम मिळालंय होय उन्हाळ्यासारखं
तुम्ही बरे आहेत का?
हाय तेव एकदम ठीक.
ओके. तुमचं बाळ किती महिन्याच आहे?
माझं बाळ आता म्हणजे पावणे दोन वर्षाचा
हा सेम माझं
तुम हा काय करून घालताय का म त्याला
जेवतोय आता ते जेवा लागलाय फिडिंग बंद केलेय
हा
हा त्यामुळं जेवाय लागलंय थोडं-थोडं.
. आमचं म्हणजे कसं तो जरा म्हणजे भात वगैरे काय खात नाही ना काही त्रासून घे सकाळ चोपीट दुपारचं काहीतरी असं काहीतरी करून घाला म्हणजे जेवतंय आमचा तसं म्हणजे भात तसं म्हणजे कमी प्रमाणात.
हा हा.
असं म्हणजे थालीपीठ, हा चपाती भाजी खातोय की. पण तरी पण तेवढ्यावरच कसं ठेवायचं असं होतय ना. जेणेकरून सगळं काही दूध पीत नाही.
हा दूध पितोय सकाळी उठल्यावर हा. बंद केलं नाही का अजून म
नाही नाही नाही.
अजून मग ते मोठं झालं ना मग ते एकसारखं मागणार म्हणून मी आता बंद केलं आहे पंधरा दिवस झाला असेल बंद केलं ते पण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
मला पण ते येतो आं हॅलो. मुलगा आहे मुलगा. हॅलो हॅलो
हॅलो हा बोला.
मुलगा आहे
हा
थोडे दिवस झालं बंद केले मी पण मला पण करड झालं होत त्या ठिकाणी. फिडिंगच्या ठिकाणी मग त्यांनं ते बघितलं हा ते बघितल्यावर हा झालंय म्हटल्यावर ते तेव्हापासून त्यांने ते मागितलंच नाही. म्हणजे बंद करण्याचा प्रयत्न त्याच्या आधी केला होता पण ते रडत असल्या म आम हम्म.
औषध वगैरे लावलंत प तरी पण नाय.
हम्म सोडत नाहीत मग ते एकदा मोठ झालं की परत तर कळतंय ना त्यांना तोपर्यंत आधीच आता सोडवायला पाहिजे.
होय.
हम्म हम्म.
मग त्याला असं म्हणजे काय असं पोषक काय घालत नाहीत का?
मगं बाकी फळे वगैरे खातोय तो केवी खातोय. हा सकाळी उठल्यावर जरा दूध मग नंतर काहीतर नाशट्याचं काहीतरी खरं किंवा स्वयंपाक झालेलं असतं त्यातलं काहीतरी मग केळी खातोय बाकीचे फळे खातोय सफरचंद वगैरे अ राजागिरा लाडू हे सगळं खातोय भज भिजवलेले बदाम खातोय.
आमच्या तर रोज चालू आहे.
आता हे सगळं पण आता बारा वाजता जेवण करून झोपलं म्हणजे एक टाइमच झोपा लागलोय आता. आधी दोन उंडळ्या झोपत होता दूध पीत होत तेव्हा सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा आता सकाळीला उशीरण उठतोय. रात्रभर आता उठतंच नाही अगोदर रात्रभर सारखा उठत होता.
होय म्हणजे कसं हम्म आता अ आमच्यात माझं पण तेच झालंय.
हम्म.
रात्रभर सारखा जागा राहतोय.
हा म ते झोप पूर्ण होत नाही मग दिवसभर पण तसंच सारखंच भूक लागले की मागतात मग म मी आता सोडून टाकलं. जाऊ दे म्हंटल आता.
हम्म हम्म असू दे तुमचं तरी सक्सेस झालं. माझं काय बिना सक्सेस काय प्रयत्न करू
तच नव्हतं मी पण ते ट्राय केलेलं ते चिकट पट्टी वगैरे लावून पण ते रडा लागल्यावर मलाच ते कसं तरी वाटाय लागलं. काढून टाक काढून टाक म्हणून म्हणून मग मी हे केलं आणि थोड्या वेळा दिवसानी मला ते तिथचं त्याच ठिकाणी जरासा वरती आं करटच हे झालं कराटाचं
हा, हा
त्यामुळे ते पचता पण येत नव्हतं त्याला आणि त्रास होईल म्हंटलं म्हणून मी ते बंदच करून टाकल इनपेश पण म्हण होणार आणि अ पाजवणार कसं हा प्रश्न आहे ना
होय हा, हा
लस वगैरे लागली म्हणजे काय करणार ना ते काय एकदा लगेच पण जाणार नाही ते. आ एकसारखं हे करायला पाहिजे ना त्याला
होय
हम्म, जखम झालेली ना तेव्हा त्यात. काय हम्म आता कमी झालंय झालंय हम्म मी माहेरी गेलेली सु तिला त्याच ते उद्भवलं मग तिकड गेल्यावरती पूर्णच बंद झालं त्यानंतर ते अकरा आता बारा वाजता जेवतोय बारा सडेवाला ना काहीतरी खाऊन चपाती वगैरे नाही तास दीड तास झोपला की मग
आमचा पण दिवसातन ना एकदा झोपतो
ह दोन अडीच तासाने अ हो अस तो उठला की मग हे करतो, भात वगैरे चारते मग. वरण भात, दूध भात कायतर असं आमटी तूप भात असं कायतर घालून
हम्म, हम्म
तर मग चार, पाच वाजता दूध जरा बिस्किट काय तर खातोय
मग रात्री जेवायचच हा ह, ह, ह
होय पितोय वरण लई वरण आवडतय
हा तुम्ही आताच जॉईन केले काय कार्यामध्ये
होय.
ह, ह
काय मग जेवणाला काय केलेल?
जेवणाला आज बटाट्याची आमटी, चपाती, भात त आणि चे गोबी केलाय सकाळी डबे असतात ना सगळ्यांचे माझा असतो उपवास, सोमवार असतो माझा. बाकीच्यांचं असत एक एक करायच माझं नाय मी खिचडी खाल्ली की
हम्म, हम्म आमच्याकडे चपाती भाजी खातात
उपवासाला
होयं तुमच्याकडे खात नाहीत का? तुमच्याकडे खात नाहीत
चपा नाही खिचडी खातात सोमवारला खिचडी
वय बऱ्याचं म्हणजे गऱ्याचं थालीपीठ परत शेवया खिचडी असं जे काय आवडेल ते
असं खायचं होय उपवासाला, असं काही नाही आमच्या इ सोमवारला खिचडीच लागते शाबू आणि तर वेळी वरीच वगैरे चालती. सोमवारी तेवढी वरी चाल-चालत नाही म्हणून व
मग ते कसं झालंय, देवाच नाव खर
हम्म.
माणसा ची चैनी
काय नाही चाललंय हां हा ये
होयं की आता कसं आपण श्रावण मध्ये कस खिचडीच खातोय ना
हो ह, ह
अं रेग्युलरच्या सोमवारला कोण वाटल ते काय पण खातंय.
क नाही म रेग्युलरला आम्ही पण इथं शाबूच खातो म्हणजे तिकडे पण माहेरी शाबूच खातात. आणि इतर वगैरे कुठला वार असेल गुरुवार किंवा
धरताय का तुम्ही गुरुवार?
वरी नाही बाकीचे घरातले करतात. नाही, नाही. वरी आणि शाबू. होय स्वामीभक्त दत्तांचे भक्त
दत्तांची वार
चच गाव आहे नाही आमचं इकडं. मी इकडं येऊन राहिलोय आम्ही या सिट तीमध्ये येऊन राहिलोय ना. त्यामुळं तित-तिथलं करतात म्हणजे एकट्या एक-एक जण वेगळ वेगळ करत्यात असं करतात.
हा, हा.
हम्म. माझा सोमवार आधीपासूनच होता, लग्नाच्या आधीपासून. मग मधी डिलिव्हरीच्या प्रेग्नन्सीत सोडला. मग परत श्रावण महिन्यात आता मागच्या वर्षी श्रावण महिन्यात परत कंटिन्यू केला.
माझं पण तेच झालेलं.
हम्म, हम्म.
मी पण डिलिव्हरीत, अं?
हा, हा विनायक चतुर्थी ते सोमवार संकष्टी पण होती. पण ह्याला बंद केला डिलिव्हरीच्या वेळेस.
सोमवार, गुरुवार धरतो पण म्हणजे ते हेच्यामुळ बंद झालं. प्रेग्नन्सीमुळं फक्त आता म्हणजे बाळ सारखं अंगावरन जात त्यामुळं गुरुवार धरायच सोडून दिलं म्हणजे बंदच केला.
हा, हा.
म्हणजे त्रास होता नाही मध्ये थोडी आजारी होती त्यामुळं उप उपवास वगैरे बंद के सगळं डॉक्टरांनी फक्त सोमवार कसा सोडायचा म्हणून सोमवार होते संकष्टी
हम्म, हम्म, हं.
तितकंच मग नाही, लई एकादस वगैरे काही नाही.
हा, हा. आता आहे की एखादशी एकोणतीसला तारखेला.
अं?
आषाढी एखकादशी आहे त्यात.
होय आषाढ एकादस
हम्म, हम्म.